येतोय नां आवाज.
हों येतेय बोल की.
हां काही नाही बघ स्वयंपाक संध्याकाळचा
लवकर?
हां तो खाली गेलाय मग तो यायच्या आत सगळं आवरलं पाहिजे आज माझी ड्युटी नाही आज त्याच्या पप्पा घेऊन गेले हां नाही तर मग काय
रोज खाली घेऊन जावा
मग साडेसात पर्यंत तिथच की साडेसात तिथन आणायचं, जेवु घालायचं परत न्यायचं साडे दहा पर्यंत तिथंच बसायचं.
बाहेरच जास्त खेळायला घेऊन जाताय मग
काय करायचंय आता घरातलं घर केिरी करतय बघितलीस ना काय बोलू पण देत नाही नुसतं रडायचं.
हम्. ते अजून ते अजून त्याला आता स्कूलला वगैरे जायला लागलं ना मग बघ फरक पडतो तुझ
काय फरक पडतोय का ते मॅडमच जा घरी म्हणते कोणाला माहिती आता
असं काही होत नसेल ग नाही ग पोरांचं तिथं तस एकमेकांना खेळायला त्यात ना त्यामुळे होऊन व्यवस्थित होतात काय नाही छान देतात माया पण पहिला लहान होती म्हणजे पोरगी पण लहान होती ना तर ती पण किरकिरी अशीच करत होती.
असं म्हणतात की उलटं मोठं होईल तसं शांत होतच आमचं उलट जास्तच करायला लागलाय मम्मी-पप्पा, मम्मी-पप्पा तर इरिटेड करून टाकतोय पुढच्याला त्याच ते दिवसभर चालू असत.
म लय कंटाळा येतोय ग आपल्याला च अस वैताग येतोय नको वाटतंय सगळं.
नकोच वाटते हां मग वैतागून जाते. तेच आज सासुबाई गेल्यात माहेरी आईला सोडायला म्हणलं मग मी फोन के त्यांनी फोन केलत्या व्हिडिओ कॉल म्हणलं या मग जाताना म्हटलं. म्हटलं संभाळुदेत आल्यावर जरा आठ दिवस तरी.
हं.
नाही मला बरं वाटना झालंय म्हटलं हम्म जाणार आहे मी अंग दुखायलाय माझ लय म्हटलं बर
इथ यां की म्हणाव तिंथ आणि घरात जाऊन करायलाच पाहिजे तर निवांत जरा पोरग मिसळत रहायला येतय या म्हणायचं नाही.
कुठल्या येतं त्यात नसतात तेच ताई नां म्हणले की मी. ताई म्हणतेेत नाही तिचं लई बरं वाटणा झालंय. मी असताना मे मध्ये दवाखाना दाखवला होता ना त्यांना. मग परत काही गेल्याच नाही म्हटलं मग जायचं का गेलं नाही म्हणलं मग म्हटलं कुठल ऐकतेय का तिने किती दिवस गोळ्या खायच्या म्हणलं आता आम्हांला खायची वेळ आल्या म्हणलं त्यांना काय आता म्हणल आता जेव्हा पासुन आम्ही गोळ्या खायला लागलोय म्हणल त्याला काय असतय म्हणल जायच दाखवा त्रास सहण करण्यापेक्षा गेलेल बर की म्हणल.
होय की.
म्हणल्या की
हे आधीच्या बायका हे प्रॉब्लेम करत ऐकत नाही का कुठली गोष्ट सांगितलेलं की बाबा सांगत असे चांगल्यासाठी बोलुया तुम्हांला दवाखान्यात जाऊन यायचं जरा औषध वगैरे घ्यायच नाही. तसच रडत गळत सगळं करत बसणार घरातलं, आणि मग प्रत्येकाला सांगत बसणार हा हे दुखालय ते दुखालय.
मग, ते सांगालता ताई दोन टायमिंगला आता
कुणाल म्हटला थोडा औषध वगैरे घेतलं तर, वाटेल ना तुम्हाला.
मग ते सांगाल ताई आई आता, त्यांच्या मम्मी होत्या तर दोन टाईम नवीन नवीन स्वयंपाक. केलाय म्हणे, सकाळी- सकाळी संध्याकाळ भाकरी, चपाती.
ह.
भाजी वेगवेगळी.
म्हणल्या ते सांगालत्या मला मी म्हणत होतो म्हणत्या, कशाला करतीस बरं वाटना तर. दोन टाईमिंगला स्वयंपाक मग, आता कोण काय बोलणार. कशाला करायचं ना, मग आपल्याला त्रास होतोय तर आम्ही आल्यावर एक दिवस म्हटलं तर होत नाही लगे, दुसऱ्या दिवशी पासून दुकायल झोपूनच टाकतोय, त्यावेळेस नाही करु वाटत काय नविन.
होय होय.
ह ह. आता बघितलीस की, काय काय रोज नविन पदार्थ. ढोकळा एक दिवशी इडली.
काय चालले बाई त्यांच? काय बोलले नाही म्हटलं, जाऊ दे त्याच त्यांना मिळयं आपण काय बोलायचं.
हम,
आज हे.
हो ओ. तुझा आवाज कट व्हायलाय गं.
हँलो!
हा, येतोय आता येतोय बोल.
ह अजून काही नाही
रेंज रेंज मध्ये येत नाहीयस वाटतं तू.
हॅलो! हॅलो!
येतोय आता आवाज.
हा मला तुझा येतेय माझा येतेय का तुला
आता व्यवस्थित येतय ग मगाशी ब्रेक होत होता आवाज
अच्छा ते नं पाऊस वगैरे पडायलाय ना त्यामुळ खर नेटवर्क इशू व्हायलाय ग
हा त्याच्यानीच तसं व्हायळा लागलंय. अजून काय म्हणते
अजून काय नाही बघ
तू तयारी चालू केलीस की नाही सगळी.
तयारी केल्या बाई रोज जरा जरा काहीतरी एखाद्या कपाड्यातला काढत असत आता परवा मायराच माय हे ते स्कूलचे सगळं गेल्या वर्षीचे होते का बुक्स वगैरे ते सगळ बाजूला काढलेले आता ते रद्दी देऊन टाकायचीये मला. बाकीचे आणि बघायचे कपडे वगैरे जुनी खराब झालेल ते बाजूला काढायचे चालू आहे.
हम्म तुझे तू काम चालू कर परत एकटीला कोण येणार आहे आवरायला.
न्हाय बय पोर आहेत स आपल्याला बघायला लागत.
नायतर मं मम्मीला घे म्हणाव सरळ दोन तीन दिवस
बघूया आता त्यावेळेला बघीन जर जर गाडी घेऊन येणार असल तर मग कसं आहे मग उगस तेव्हा आणि एक दोघ जण येणार आणि मग मम्मी एक आणि आम्ही सहा आणि ते एवढी सगळी ग गाडी पास व्हयला ग होऊ जात. त्यामुळं राहु दे त्यापेक्षा हा ये ग बादमे करेल थोडं थोडं आणि हे न जरा करू लागतात होतेय की तेवढं अजून टाईम हाय म्हटलं ग
अ
झाले मी एक तारखेपासून जरी सगळीकडे पॅकिंग करायला जरा जरी चालू केलं तरी होते.
होतय सोड तेच की तुला लोड होतोय म्हणूनच की
हो हो नां बाई काय आता तेवढं व्हायचं की ग महिन्यात तिथं होणार तिथे गेल्यावर संगलं सेट करायला टाईम लागणार. जरा हो त्रास होणार आहे, सोड ते काय नेहमीचच आहे आपल्याला
अहं ते तर आहे.
कधी सुखानं राहायला मिळते व्हय जरा राहियला निवांत मिळालेलं तो पर्यंत आता आणि परत
हा बघ की आता तिथं काय असं झोपायला मिळणार आहे उटायलाच पाहिजे.
आपल्या हिशोब आपण करत राहायच.
हा किती जरी नाही म्हटलीस तर आपल्या वेळेला आपणला जर झोपून चालत पण नाही आता इथे कस बिंदास झोप तो
मग काय कधी काय पाहिजे ते करून खात होतो हे कर तसं नाही होत ग आत
हम्म सगळ्यांचा विचार करायला
सगळ्यांचा विचार आहे सगळं कराय काय आपल्याला काय खाऊ वाटलं करायचं म्हटलं तर सगळ्यांसाठीच करायचं आणि एवढं सगळं करून टाईम जाणार परत जेवण आणि वेगळं करा. त्यापेक्षा रोजच मला तर तीथ काही वेगळं करू वाटत नाही. आणि तेवढं बरं बाबा काहीतरी वेस्ट नात त्यांच केलंय आणि तेवढं चलात भात आमटी नुसतं केल असा प्रकार नाही ग ते नाशत्यां खाऊन खाऊन आणि रेग्युल जेवतात तेवढं सगळं जेवण सगळं जेवण लागतय आणि सगळं जेवतात पण भरपूर आणि मं म्हटलं काय फायदा मग ते जे दोन दोन ताप करत बसण्या पेक्षा राहूदे त्यापेक्षा जेवणच केलेलं बर वाटतं.
नाही आता जरा ही आहे ना सोबत तुला करू लागल जरा ती त्यामध्ये
हो बघू आता जाऊबाई हाय सोबत म्हणल्यावर बघू आता ती पण तिथं पण क्लिनिक असत्या ती जाणार
हा तिला आता उलट्या चैनी झाल्यात तुझ्या जीवावर जरा निवांत झाली ती आता
दोघी मिळून करायचं अस काय एकटी वर सगळं मी एकटीच करणारच असं नाही ग तिला पण घेऊन सोबतच करायचं.
एकदा सवय लागली ना मग तसच सवय लागतील तिला
सकाळी तिला जरा करून जा म्हणायचं तुला पण लोड येत नाही म.
ते काय वरचा भा जे आमटी नाशत्याच कर म्हणायची चपाती वगैरे मी करते संध्याकाळी पण थोडा वरचा आवरायचा तोपर्यंत ती इत्या चपाती भाकरी काय असल ते दोघी मिळून करायंचा कारण आता एवढी माणसं जास्त येतात मग तेच करायचं ते पण आठला सूटतेस सवा आठ पर्यंत येत्या घरला मग तो पर्यंत वरचा सगळं भाजी आमटी सगळं आवरून घ्यायचं.
हो ते तर हाय.
दोघी दोघी मिळूनच करायचं म्हणले एकीला असं हे ठेवायचं नाही तिला पण नको आणि मला पण लोड नको माझं पण आता मग कामाचा बघत राहायचं. सेवा भरती श्रेया शाप पूर मध्ये मला पण नाय माहिती क्ले सोयाभर ते शाकूरचा सेवा भरती ये ना तिथं आहे ती.
काय माहित ते मला एवढं माहित असो राहून पण माहित नाही कुठे आहे?
आहे बघ ग मी राकेशला गर मिळत असतेल होत्या चारा
त्यांचा मम्मीचा दाताचा करून देईल का ग ती?
मग बघ की अगं कमी खर्चामध्ये होते माहेऱ्या वाग गेल्या ना तर जास्त आहे त्यावर तिला रेट कमी येतो.
मध्ये आम्ही एकदा गेलतो गं ह्याला एजम ला काय मग ती म्हणत हो ती या रोज क्लीन करायला पाहिजे ते आणि मग ते एक तू दाताचा दोन का तीन खुजलेत ग त्यातले ते तरी ते क्लीन करून काढायला पाहिजे मग त्याच्या मापाचे ते दात बसवायला ते पैशे घेणारच होते. हा असं काय काय सांगितलेलं मला आता लक्षात नेले लई वर्ष झाले सोड .
नाही आता गेलेच ना परत तर शहापूरमध्ये क नी तिथं सोयाबर्तीला जात होती तीच मेन आहे जिथली सगळी इनचार्ज. डिपा डेंटिस्ट डीपार्टमेंट तीच आहे इनचार्ज. आंगा तिझ्याकडेच आहे सगळं ती स्वतःच करती सगळं आंगा तिथे गेल्या तर भेटेल तुला.
तर पाई
ती म्हणना माझं स्वतःचा थोडे क्लनिक हिथं जे काय रेट ठरले ते ही पण बंद हेच्यापेक्षा तिथे कमीच आहे ग सोयाबर्तीला.
हम्म बाहेरचा पण त्यां काय माहित नाही मी काय बाहेर नेहलं नाही परवा नेलतं राकेशने त्याला
का बसू दे की म तुझं काय ऍडमिट असू दे केलं ना तर ते एक ट्रस्टचा आहे गं त्यामुळे रेट कमी आहे सगळं ते. बाहेर तर दोन-दोन, तीन-तीन हजार बिल होला तिथं हजार तेच बिल होते असं.
हा म दातासाठी हे नी पण दाखवलं होतो वाटतं त्या काय माहित नाही. ते आता काय झालं ते काय विचारलं नाही. पण ते हिथं आहे आणि घरा जवळ शाहपूर म्हणजे जवळ ना चालत जाऊ शकते त्यांना काय
जाऊ शकते फक्त कुठे बघते मला पण ऍक्चुली एक्झॅक्ट लोके शन नाही माहिती का त्याच्या शाहापूरमध्ये हाय माहितीय मी पण तिथल्या याला केले नाही आता मी जेव्हा गयलीचं तर गावीचा जाईल मग बघणार तिथे जाणार आहे.
तुझं ते तसं पण करून घेते तिच्याकडनं.
तर मी करून घेणार आहे की आता मी गेले की नाही बघणार हे गणपती वगैरे झाले ना त्याच्यानंतर चालू करणार आहे. तिला बोलले मी तसं की बर ठीके करूया म्हणली मग.
हम्म.
बघूया म्हटलं आल्यांतर चेकअप करून घेते आणि मग करू या म्हणते. त्याला पण दीड वर्ष तरी जाते म्हणले सगळे .
तुझं होतय तोपर्यंत तिथं असेपर्यंत होऊन जाईल.
हाय तो पर्यंत होऊन जाईल ना माझ्याकडन
नाही तर आता गेल्या गेल्याच कर त्याला लई त्रास होते ग जरा ऍडजस्ट होईपर्यंत जरा वेळ चालतय ठिव का तुला तुझ फोन हा
चालेल.